हॅलो! नमस्कार!
हा बोलाना जेवण वगैरे झालं?
अ नाही अजूस. स्वयंपाक झाला जस्ट अजून जेवण बाकी आहे. हम्म!
हा हा!
हम्म! तुझं जावे जेवण?
अ नाही अजून थोड्या वेळाने जेवायच.
हम्म हम् हम्म काय म्हणतात.
अ काय नाही. कोणत्या विषयावर बोलायचं तुम्हाला समज काय वाटत कोणत्या विषयावर बोल.
अ असं म्हटलं तर हम्. सण वगैरे असं त्याविषयी बोलून बोलू शकतो आपण. हम्म!
चालेल. काय एज्युकेशन सिस्टम आताची जी शिक्षण पद्धती आहे ती.
त्या आपल्या कुटुंबातलं जे शिक्षण आपण म्हणजे, कुटुंबातलं त्याविषयी जरी चालतय म्हणजे, तुला कसली आवड आहे. किंवा तुझ्या कुटुंबांना कुठल्या-कुठल्या गोष्टीची आवड आहे, तुझ्या कुटुंबामध्ये असं. हम
हम्म
तेलते ना हम्म
ओके.
हम्म
हम चालेल तेच म्हणजे, अ तुमच्यामध्ये असं कोण म्हणजे जॉबला वगैरे आहेत. बाहेर की असं म्हणजे, शेती वगैरे काय करतात.
नाही म्हणजे, शेती वगैरे असं नाही आहे. शेती पना मी नाही एवढं. पण.
ओके
जॉबच म्हणायचं, तर सध्या तरी नाहीये. पण जॉबच डिप्रेशन वगैरे, पण स्पर्धा परीक्षांच्या माझं चालले आहे. ते म्हणजे, जे घरातलं कुटुंबाची हा अ ग म्हणजे, गव्हर्मेंटच्या ज्या एक्झाम असतात म्हणजे ज तु ग्रॅज्युएशन बेसिस वगैरे वगैरे असे स्पर्धा परीक्षां करते हम्म
विचाराय आहे. की तुम्ही एम पी एसी, यू पी ए सी वैगरे करताय की जे आय बी पी एस ची तयारी करत की असं काही, दुसरं काही अजून
हम् नाही असंव. अजून एवढा मोठ माझा, अजून अभ्यास नाही चांगला आहे मी जास्त स्टार्ट केलेलं आहे. मग छोट्या मोठ्या त्या गव्हर्नमेंटचे ऍड्स निघतात ना की मग त्यावरती मी करते म्हणजे अभ्यास करते, एक्झाम देतेशी त्याला झेड पी च्या वैगरे एक्झाम निघतात ना एक दोन दिलेले आहेत, अजून मग चालय माझ प्रिपरेशन थोडसं असं अभ्यास थोडस कमी पडत. कारण कुटुंबामधून जेवढा मला वेळ मिळतो, तेवढाचच माझा अभ्यास होतोय. ह पण मग ट्राय करते मी असं. चग दुपारच्या वेळेला मला जेवढा वेळ हा ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन माझं बी कॉम मध्ये झालेलं आहे, आणि मग बाकी हम् बाकी ज्या ज्या स्किल वगैरे आहेत, त्या मी मग शिकते. असं त्याॅबिनच वगैरे झाले म असं क्लासेस वगैरे ते झाले, म्हजे झालेले होत.
ओके म त्यामध्ये काय आहे. नेमका तुम्ही जो कोर्स केलाय त्यामध्ये.
टायपिंग टायपिंगमध्ये ते थर्टी फोर इंग्लिश मराठी वगैरेच्या त्या, टायपिंगच हो त्या माझ्या एक्झाम वगैरे त्या झालेल्या आहेत, माझ्या मग त्या बेसीस वर पण कुठे असेल. जॉब वगैरे तुम्ही त्याच्याही एक्झाम असं, हे करते बाकी नवीन नवीन स्किल ज सध्या अपडेट. आहे त्या पण माझ्या शिकण्याचा, प्रोसेस म्हणजे चालू आहे. असं आणि मग मग त्या बेसिस, वर मी आता ट्राय करणार आहे, जॉब साठी असं
अच्छा
हम्म हम्मम् हम्म
मी पण गव्हर्नमेंटच्या तीन एक्झाम दिले, अ पण म्हणजे काय झालं, माझं बी. एस. सी न नर्सिंग झालेलं आहे ना, ग्रॅज्युएशन तर मग आमची एक्झाम असते, डी. एम. ई. आर ची डी. एच. एस ची आणि जिल्हा परिषद साठी आमच्या जागा असतात ना.
अच्छा अच्छा!
हा, तर त्यासाठी मी एक्झाम दिली होती, पण अ अनलकी मी एवढी म्हणजे, त्यात तेवढं माझं नशीब म्हणजे, खराब लं की, खूप थोड्या थोड्या मार्च मध्ये, असे म्हणजे बाहेर गेली, हम्, आणि जिल्हा परिषदचे तरी, जिल्हा परिषद पण मी म्हणजे, एक्झाम दिली होती, ते पण आपले हे कागदपत्र, पडताळणी वगैरे होते ना ते प झाल होत, आणि पण त्या लोकांनी काय केलं, फक्त ज्या लोकांचा म्हणजे डप्लोमा कोर्स आहे त्या लोकांनाच फक्त त्यांनी परमिशन दिलं. आणि नंतरला जे डिग्रीवाले आहेत, त्यांना त्यांनी म्हणजे अ कॅन्सल केलं, म्हणजे त्या अस बोले ते लोक की, डिग्रीवाल्यांसाठी ही जागच नाही. पण एक्झाम वगैरे घेताना, पेपर घेताना, किंवा फॉर्म वगैरे भर आमच्याकडनं भरून घेतला, मग जर तर ते तसच होत, फक्त तर डिप्लोमावाल्यांसाठीच ही परीक्षा होती ना, तर मग डिग्रीवाल्यांकडन फॉर्म भरून घ्याय म्हणजे, नाही पाहिजे होत ना त्यांनी.
हम्म हम् हम्.
आता ह्यामध्ये किती तरी मुलांचे म्हणजे, असे पैसे गेले, कि बाबा अ फॉर्म मध्ये, आणि फॉर्मचे पैसे पण काही कमी नाहीत ना, एक हजार रुपये फॉर्म. परत ते फॉर्म जो भरतो, त्याला एक शंभर दीडशे रुपये, त्याची जे असतात, असे जवळ जवळ प्रत्येक मुलाचे बाराशे रुपये असे गेले आणि ह्या लोकांनी एकदम रिझल्ट वगैरे लागला, पूर्ण अ कागदपत्र पडताळणी वगैरे सगळी झाली, आणि मग हे लोक बोलायला लागले की, नाही आमही फक्त डिप्लोमा कोर्स ज्यांचा झालाय ना, त्यांनाच फक्त घेणार. आणि डिग्रीवाल्या लोकांना नाही देणार असं म्हणून मग ते मोर्चे हे ते वगैरे, हो ना. म्हणजे पूर्ण झाल्यासारखंच होतं, आणि ते अचानक लास्ट एकदम शेवटच्या ह्याला मग येऊन तस बोलले. मग हे पण त्यांचं थोडंफार असं म्हणजे आपल्या म्हणजे ह्याच चुकीचच आहे, आपल्या सरकारच. म्हणा किंवा म्हणजे जे लोक परीक्षा घेतात त्यांच, किवा म्हणजे तुम्ही आध ज असं होतं, तर मग तुम्ही आधी सांगयला पाहिजे होतं ना, बाबा तुम्ही फॉर्म भरू नका. किंवा तुमची जागा म्हणजे होणार नाही, नाहीतर म तुम्ही फॉर्म मिट पण करून घ्यायला नको पाहिजे होते.
नाही बरोबर बरोबर तेवाच करून घे पुढवर थोड्यावरनंच गेले म हम्म हम् काय नाही प्रयत्न करत रायचा अभ्यास
हो..
हम्म हम्म हम्म होतच आए कुठेतरी हम्म नाई तर आहेयच पण प्रायव्हेट मधे आपलं असतंच.
हो प्रायव्हेटला असतं पण ते कसं प्रायव्हेट ते प्रायव्हेट असतं आणि गव्हर्मेंट म्हणजे सरकार
ते त आहेच. हम्म पण म आता ते कस असत. कधी कुठेतरी म ते आपल्याला अस वाटतं होत की ठीके जाऊदे. आता किती दिवस पळणार. की माझे मग आपण करून घेतो कुठेतरी प्रायव्हेट मध्ये जॉब अस जॉईन वगैरे असं.
आणि सध्याच्या जगात कसं म्हणजे पैसे खूप हे आहेत महत्त्वाचे.
हा हा हा. बरोबर ए ना.
पैसे कमावणं महत्त्वाचं ए. तुम्ही कसेही कमवा.
हो तेच त आहे आता गरज तर तीच ए बाबा. प्रायव्हेट मध्ये कमवा. बिझनेसमध्ये कमवा. किंवा मग आपण म्ह माझं कामवा पैशे कमावनं अन् स्वतःच्या पायावर उभं राहणे हे जास्त महत् त्त्वाच आताच्या जगात कुठे करतोय? काय करतोय? हे जास्त महत्त्वाचं नाहीये. हं म माझंही तसंच चालल. ते महत्वाच माझ ही तेच चाललंय. झालं एक एज्युकेशन म्हणजे एक्झाम वगैरे देऊन ते तर ठीक ये नाही तर मग कुठेतरी प्रायव्हेट मध्ये तरी करावंच लागणार. पण करायचच असं. हम्म हो ना. बाकी मग अजून?
हम्म बाकी काय नाही, हं?
हम्म बाकी मग आता हे अभ्यास जॉब वगैरे मग अस कुठे फ्रेंड मध्ये कुठे फिरायला वगैरे फ्रेंडसोबत नाही? फ्रेंड सर्कल आहे?
हां. भरपूर फ्रेंड्स आहेत माझे. भरपूर म्हणजे कसं माझी स्कूल खूप जास्त चेंज झाले ना तर, त्यामुळे सगळीकडचे फ्रेंड म्हणजे मित्रमैत्रिणी भरपूर आहेत. आणि कसं आमचं सारखं येणं जाणं हे फिरणं म्हणजे राहतच सगळ्या मित मित्र - मैत्रिणीनं सोबत. आणि आता कसं आता हे आमचं लग्नाचं एज चालू आहे ना तर मग
अं म्हणजे अ कोणाच्या ना कोणाच्या तरी लग्नाला जायचं म्हटलं कि मग सगळे आम्ही सोबत एक एकत्र येतोच. आता परवाच एका मैत्रिणीचा साखरपुडा झाला, तर मग त्यासाठी म्हणजे आम्ही सोबत झाल होतं सगळेजण म्हणजे सोबत आलेलो. एकसाथ हं हो. हो आणि आता कस आता कॉलेज पर्यंतच बाकी मग कॉलेज वगैरे झालं की, त्यानंतर कुठं काय? जास्त भेटणं होत नाही ना सगळे लोकं त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये बिझी होऊन जातात.